हॅलो! ते माझी हॅलो! हा हा तुझी व्हाइस यायल्या.
हा. हा हास एकशे वीस.
ह मी ठीक आहे मी तुला तुझं डेली रुटीन. बदल. ते.
कोण.
तुझी व्हाईस.
हा आता बरोबर आहे, काय म्हणत होतीस तू डेली. डेली रूटिंग.
हा तू एक त डेली रुटन विचारण्यासाठी कॉल केलाय की हा तू तुझे डे तू एवढी फिड आहेस. काय अग त्याच्यावर एवढं ग्लो असत त्यांच्यासाठी काय काय करते.
त्यांच्यासाठी काय काय करते काय गोष्टी करते.
हा
अच्छा बघ पहिल्या तर मी काय करते आता रात्री झोपताना पहिला. ठीक आहे, मी एक होम पे केले काय म्हणत्यात. रेमेडी तयार केले ते रेमेडी कस. ते मी तुला सांगते आता मी काय केलं राईस वॉटर होतं ना त्याचं मी टोनर बनवलं आहे टोनर काय बनवलं आहे. पहिलं तर राईस ला मी भिजून ठेवलं बरोबर.
हम्म.
त्याच्यामध्येध लवेंग. लिव्हिंग आणि काय म्हणतात सॉरी लाॅग तेच लिव्हिंग लाँग. ते टाकलेला आणि आलू.
हा.
पहिल्या तर मी ते टोनर साठी काय केलं नसतं राईस वॉटर. राईस आणि ते लव्हीग हाय ना ते आणि तुलसी. त्याला मी उक म्ह उकळायला ठेवलं पंधरा मिनिट उकळायला. ठेवून नंतर त्याला अ, थोडस थंड करून घेतलं गार. गार करून ते मी एक बॉटलमध्ये त्याच्यामध्ये राईस, सॉरी. रोज वॉटर टाकलं दोन स्पून्स.
हम्म.
दोन चमची रोज वॉटर टाकले आणि विटॅमिन ईची कॅप्स्युल आणि विटॅमिन सी ची- कॅप्सल पण तू टाकू शकतेस मग ते- ते जे टोनर आहे ना ते सगळ्यांपेक्षा बेस्ट असते ओरिजिनल कारण के रोज वॉट- टर तुला माहितेय ग्लो येण्यासाठी. आता कुणाला तर सेन्सिटिव्ह स्किन असते ॲक्ने असते इचिंग तीन होते माहिते- मार्केटचा-मार्केटचा टोनर घेतली बरोबर, मग ते लाव आपल्यानंतर ना आपल्याला टी झोन मधी मतलब, नाकाचा खाली. अप्पर लिप्स ला, फोर हेड ला असं इचिंग होते, हे‌ ना. तर ते होत नाही. लवीन आहे ना त्याच्यामध्ये इचीनेस, रेडनेस असं काय होत नाही.
हा.
आणि ते ॲक्ने त्याच्यासाठी बेस्ट आहे मग तसंच म्हणून ते- आणि तुला ते माहित आहे की अ राईस वॉटर किती बेस्ट असते राईस.
राईस वॉटर म्हणजे तेच ना ओव्हरनाईट आपण भिजवून ठेवायचं मग त्याचं पाणी घ्याय- च चेहऱ्या लावायचं.
हा बट मी काय केले, पाणीमध्येच ते सगळंच टोटल राईस पण ता त्याचं पाणी पण रोज वॉटर ते सगळं टाकून मी उकळायला ठेवले.
हा.
मग त्याचा मी टोनर यूज करते, बरोबर सकाळी उठून ते- टोनर, नाहीतर रात्री झोपताना पण तू करू शकतेस. काय करायच फेस वॉश वॉश करायचा आणि ते एक टोनर अप्लाय करायचं, बट मी तुला एक- सांगू, आता मी काय? केलय परत अजून ते राईस वॉटर अ राईस घेतलंय. भिजवून ठेवले सकाळी हां ते, अ रात्री त्याचं राईस भिजवून ठेवलंय! भिजून त्याच्यामध्ये आलू कट-कट करून आलू पण ठेवले भिजायला.
आलू कट करून म्हणजे काय? बटाट्याच रस
बटाट्याचा रस नाही बटाटाच टाकले मी, बटाटा आणि ते लवींग
अच्छा लवंग.
लवंग, बटाटा आणि राईस ते भिजवून मी ठेवले! आणि सक काळी काय केले, पेस्ट बनवून घेतले मी.
हा.
पेस्ट बनवले आणि त्याला चाळून घेतले. आता काय झालं! माहिती आहे काय? तर पेस्ट केले ना! त्याच्यामध्ये दरदरे ज असते ना ते चाळून घेतले. ते दरदरीत आहेत ना!
हम्म.
ते मी स्क्रब साठी युज करायला ठेवले आणि त्याचा ते रस असते ना ते मी काय करते, रात्री झोपताना पहिला गार थंड पाणी घेते मी.
हम.
बर्फाचं बाऊलमध्ये आणि त्याच्यामध्ये ते ते रस टाकते मी
हा.
कारण की त्याच्यामध्ये रोज-रोज वॉटर आहे. बरोबर आणि विट विटामिनीस विटामिन सी ची कॅप्सूल आय परत त्याच्यामध्ये आलू आय बरोबर. अ बटाटे आय आणि क स म ते राईस क्लार ते पण हाय काय म्हणते अ काय म्हणते तेला? राइस वॉटर आणि राइस पण हाय.
हा.
म्हणून ते सगळे इन्ग्रेडियंट्स ते पाणीमध्ये टाकून मी बर्फाचं प मसा असं तोंन डुबवून ठेवते. तीस मिनिलिट मध्ये तीस मिनिलीट टाक
मग तस माझा ग्लो येते पिंपल्स नॅकणे जाते. पहिला मी फेसवॉश करून घेते. नंतर ते पाणीमध्ये डीप करते माझं फेस.
हा.
तीस मिनिलेट मग ते सगळे इन्ग्रेडियंट्स ते माझ्या फेसला लागत ना बरोबर.
हा.
आणि गार असते म्हणजे काय इंचिंगणेस ते होत नाय. मग हा ते करते नंतर एक दोन आ आता एक आठवडा मधी मध्ये मी तीन वेळा ते जे स्क्रब केलत ना दरदरीत ते आपूण चाळून घेतलेल. ते जना मी स्क्रब करते आपला ते नॅचरल स्क्रब झाला. नॅचरल टोनर झालं आणि ते एक सिरम पण झालं.
हा.
मग तसं मी रात्री झोपताना पहिलं बर्फमध्ये ते अं फेस डीप करून ते तीस मिनिट ठेवते. नंतर फेश नुसतं पाणीन तेच पाणीन दुसरं नाय तेच पाणीन असं फेसवॉश करून ते टोनर आय ना टोनर अप्लाय करते.
अच्छा.
मग तसे ते माझी ऑ कने पण चालले.
पण मला सांग तू एवढे सगळे इन्ग्रेडियन्स मिक्स करतीस त्याचा साईड इफेक्ट का होत नाय?
नाही कारण की हे सगळे ओरिजनल हायत. आता बघ राईस वॉटर आपल्याला सूट होते फेसला हर एकला. राईट आणि आता लिव्हिंग कशाला मी म्हणलं ना आता की इचीनेस स्प्रेडनेसन होत नाय साईड इफेक्ट होत नाय म्हणून ते लवंग.
हा.
आणि बटॅटो कशाला आपलं डार्क सर्कलला या फिर असं तर फेसला आपण लावतोयच. बरोबर? त्याज्यासाठी जर तू टमॅटो तेन टाकलीस मग ते घाण होणार.
हा बोल.
बरोबर म्हणून म्हणून ते आता मी तसं करते बटे टमॅटो टाकत नाय नुसतं बटाटो तीन टाकते.
पण त्याचे साईड इफेक्ट होत नाय ना आपल्या फेसला?
साईड इफेक्ट्स नाय त्याच काही सुुद्धा साईड इफेक्ट होणार नाही.
म्हणजे कसं आता ते पटॅटो मध्ये कसं ऍसिड असतंय. परत राईस वॉटरमध्ये पण राईस वॉटेरमध्ये एवढं काय ऍसिडचा प्रश्न नाय. पण आपण जे रोज वॉटर ते पण, कुठले कुठले तर केमिकल्स ऍड असतात.
हो, ॲड असतात, हो बरोबर. पाव किलो. शेव पाव किलो, ठीकाय, हा. हां. नाही नाही थांब. हां. हा हा, वागंत शेव टाकायची. चला नाही, शेव आपल्या खायसाठी ते मी मम्मीशी बोलत होते म्हणून, तस शेव टाकायचं ना हि.
हा.
मग आता काय करायचं, त्याच्यामध्ये आता तू म्हणलीस ना, साईड इफेक्ट तेन होतय मग तिच्यासाठी लवंग लवंग टाकलं आपण लोंग, हा.
ओके.
हा बघ बाकी अजून तुला प्रश्न विचारायतो, स्कीन बद्दल असं
अजून मग तू त्याच्यासाठी, काय स्पेशल डायट वगैरे घेतेस का. की हेच फूड खायचं तेच फूड खायचं, म्हणजे जसं की बीटरूट वगैरे. किंवा गाजर म्हण किंवा त्यांच ज्यूस वगैरे.
आता मी तुला ना एक ड्रिंक सांगते, ते तू सकाळी जर पिलीस ना, त्याच्यान तुझं बॉडी डिटॉक्स होणार. वेट लूज आणि वेट गेन पण होऊ शकते. आणि तुझं स्किन पण ब्राईट करणार केस पण वाढणार. काय करायचं गाजर घे, बीटरूट घे आणि खिरा सॉरी सॉरी ते काय म्हणतात, ककडी.
हा हा, का, काकडी, काकडी.
कडी. काकडी, बीटरूट गाजर हां आणि अजून काय. हा तेवढच, बर तेवढं काय कर. एक टल घे, त्याच्यामध्ये तुकडे करून ठेव. त्याला पिसायच नाही, रस पण नाही. त्याला नुस्ता टक तुकडे कर
हां.
तुकडे करून पूर्ण रात्री त्याच्यामध्ये पियाचं पाणी टाकून पण पिऊ शकते.
हां.
आणि लिंबू पण टाक. हा लिंबू त्याला गोल कट करून.
हे सर्व झोपताना करायचं का, मॉर्निंगला उठल्यावर करायचं, म्हणजे मला तसं सांग. आता हे जे तुझं, डेली रुटीन तु मला सांगितलीस. कि तू आईसपॅक वगैरे लावतीस, किंवा ते राइसचा स्क्रब लावतीस. ते सगळं तू सकाळी करतीस, रात्री झोपताना करतीस, कि दोन्ही टाईम करतीस.
टाइम करते. अ, मतलब ते जे मी सांगितले ना वॉटरमध्ये कट करून सगळे ठेवायचे. ते, मी रात्री करते. भिजवून ठेवते, नाही तर सिम्पलही करू शकतेस. ते सगळं मिक्सरला पिसून घे. पिसून त्याचं आईस नंतर तुला कधी पण असं प्यायचं असलं ना, तर तू एक ग्लास घे त्याच्यामध्ये पाणी टाक तू सोडा पण टाकू शकतेस. पाणी टाक आईस टाकून मिक्स करू पी. बंदच असतं.
ह हा
बरोबर. मग ते तू नक्की एकदा ट्राय करून बघ. आणि काय असे ते ज्यूसनं पण तुझं
हा मी नक्की ट्राय करेन आणि तुला सांगेन, की माझ्या फेसला काय त्याचा अफेक्ट झाला का नाही. आणि तुझे तुझे मौल्यवान वेळ मला दिलीस‌. आणि माझे एवढं सगळं ऐकून घेतलीस, आणि तुझी एक गुड टिप्स मला दिलीस त्यासाठी थँक यू. मी नक्की ट्राय करेल, आणि तुला सांगेन तुला कळवेन तु मला कशी वाटली तुझी ट्रीटमेंट ठीक आहे. चल ठेवू मग मी.
हो. ठेव ठेव. हा ठीक.